हॅलो.
हा बोला की.
काय करताय
काय आहे तर स्वपाकाची तयारी तुम्ही
अच्छा मी पण जेवणाची तयारी
हा
मग तुम्ही देवदर्शनाला कुठे गेलं होत बाहेर
अ बाहेर आम्ही गला आंबाबाहिला कोल्हापूर
अच्छा बाकी असं कुठे गेलं नाहीत
बाकी का हेला गेलेलो अने कावा अ यल्लमाला कध डोंगराला
अच्छा
हा तुम्ही
मी खूप ठिकाणी गेले तस देवदर्शन अ जेजुरीला गेले अजून एकवी रायला गेले अ विरारला गेले विरारला माहितीय ते जीवदाान आईचं मंदिर आहे वरती
मई ह हा
अक्कलकोटला गेले अजून महडचा गणपती आहे तिकडे गेले पाळीचा गणपती आहे तिकडे गेले खूप ठिकाण फिरले म्ह असं म्हणजे सगळीकडे असं बघण्यासारखं आहे आणि इथे पण अ ओझरला गेले
हा हा
हा तिकडे असं लेण्या आहेत ना बघायला
ओ झर्ला का
हा झरला छान आहे हा सगन प हा
हम हम आम्ही जास्त आहे कुठे आंबाबाईला तेवढ्या आणि ज्योतिबाला
अच्छा
हा
मी जिवदानीला गेली होती ना म्हणजे ती म्हणजे खूपच पायर आहेत तिकडे आम्ही नेहमी पाच पायरी वरन जायचो म्हणजे माझी बहीण राहायची ना तिकडे विरारला मग त सोबत जायची म्हणजे माझ्या बाह भाऊंचा अ तिथे म्हणजे असं दुकान होत म्हणजे देवीच तिथं मंदिरामध्ये देवीचं साहित वगैरे वेणी हार. वगैरे ते विकायचे ना. मग आम्ही जायचो डेली ति म्हणजे तिकडे वरती जायचं
होय.
म्हणे छान आहे असं मंदिर.. प्रसन्न वाटतो तिथे गेल्यावर. आणि असं देवी दर्शन घेतलं की वरती एक अशी म्हणजे मोठी स्पेस आहे. तेथ म्हणजे असं अ.. असं म्हणजे दगड आहे. तिथे म्हणजे असं मानलं जातं की अ तिथे आपण कॉइन चिटकवला. ना एक रुपयेचा म्हणजे जे पण मागू ना ते म्हण्नत.. पुरी होते. म्हणजे जे मागणं आपण मागू देवीकडे हां ते पूर्ण होत. पण मी माझं कसं झालं मी पण चिटकावर माझं म्हणजे पडलं चिपकलं तर नाहीच हां पडलं ते हां पण छान आहे. ते तडे अस छान वाटत असं डोंगरामध्ये आहे. ना सगळं वरून खाल नजारा बघायला छान वाटत. असं ट्रेनचा रस्ता आहे. खाली बिल्डिंगस आहेत. हा तलाव आहेत. छान वाटतं बघायला सगळं हम्म.
होय. आणि हेला गेल तो रामलिंगला परत आळते आमच्या इकडं आहे. ना हात कणंगलेल्याच्या साईड ला.
हां तेय. आणि हा केलंबा देवीला पण गेली होती. नवरात्रमध्ये म्हणजे ती खूप. अ म्हणजे तिला खूप मानली जाते अ म्हणजे ते. ती स्टोरी काय आहे. माहितीय आहे का म्हणजे एक गावकरी होते. त रानामध्ये लाकड तोडायला गेला होता तर त्यांनी सांगू केलीच्या झाडाला म्हणजे कुऱ्हाड मारली तर त्या झाडा हां तर त्या झाडामधून ना रक्त या लागला तर. तो घाबरला तर त्या तो घाबरला तर तो गावामध्ये. गलाे सगळ्यांना सांगितल की मी इथे गेलो. आणि कुरार मारलं केलीच्या झाडाला तर तिथून रक्त आलं तर त्यांनी एका ज्योतिषीला बोलवलं.
हां.
हा आणि मग त्यांनी बघितली भविष्यावाणी त्यांनी सांगितलं की इथे एक देवीचा वास आहे मग त्यांनी खूप मोठं मंदिर बांधलं छान आहे मंदिर आणि. नवरात्री मध्ये खूप गर्दी असते तिथे आणि तिकडे ते तीकडची लोक पण छान आहेत म्हणजे असं. आपण गेल ना जसं पाणी देतात चहा देतात प्रसादी असते. ह छान वाटलं तिकडे जाऊन. ते पेन साईडला पनवेल. हा पेन पनवेल साईलं. हा खरोशी गा सॉग पण आहे बघा. त्या देवीचं. सॉ्ग पण आहे बघा त्या केळंबादेवीचं सॉग ऐकलत नाही तुम्ही कधी.
अ नाही हो मी पण आता पहिल्यांदाच ऐकाल ते.
अच्छा छान आहे बघा तुम्ही ऐकून. स्टोरी पण छान आहे ती हा आणि तिकडे मस्त मोठी या त्र पण भरतेय आपल्याला काय पाहिजे ते घेऊ शकतो.
होय.
हा आ.
हा हा.
मी पण फर्स्ट टाइम गेलेली पण छान वाटल मला.
हा म्हणजे फॅमिली संघ गेलेला काय.
हा माझ्या म्हणजे सासरची लोक.
हा हा हा.
हम
सगळे मिळून गेलेलं बर हा हा हा.
देव दर्शन करायला छान वाटतं म्हणजे प्रसन वाटत.
प्रसन्न होतेय होय.
हा स्वामी समर्थांना पण गेलेली तिकडे पण छान वाटते. परत गणगापूर. त्या साईड ला हम् तिकडे कस आहे. हा गणगापूरला आम्ही गेलो ना आणि तेव्हा सातचे अर्ध असते तिकडे आणि ती तकडे कस असत म्हणजे सात वाजता म्हणजे आरती चालू असत ना म्हणजे त्या साईड ला ना जास्त लोक लोकांच्या अंगामध्ये भूत येत आरतीला जास्त. हा तर मी खूप हा मी खूप घाबरली मला मला वा आपल्याला पकडतात की काय पण नाही ते म्हणजे भूत उतरवण्यासाठी ते मंदिरामध्ये येत - त्या साईट हा त्या साईट ला खूप जण हा त्या साईडला तसच असत म्हणजे लहान लहान मुल पण असतात लेडीज असतात बॉईज असतात ह हा तर आरती होई पर्यंत त्यांच्या अंगामध्ये ते बापरे इकडे तिकडे अशी चढत होती ना आम्ही एवढे घाबरलेलो बापरे
होय भीती वाटते ह
भीती वाटते ना बघून ते
हा
आणि तिकडे कशी नदी आहे आता त्या नदीचं नाव पण विसरले ते संगम म्हणून ब ओळखली जाते त्या नदी त्या नदी मध्ये दिवा सोडायच असत हा मग आपण काय जे मागू ते मिळतं असं बोलतात हम्
हा हा
परत आपल्याला काही वाचायचं असेल तर ग्रंथ असत म्हणजे अस वाचायचं आपण
हा हा तिथ
हा ते काय बोलतात स्वामींच ते असतात ना हा गुरुचरित्र
गुरूचरित्र हा
हा गुरुचरित्र वाचू शकतो
होय हा हा
पण आम्हाला काही एवढा टाईम नव्हता ना त्याच्यामुले वाचू शकले नाही
होय
हम्म
हा हा
पण छान होतं तिकडे पण दर्शन वगैरे
हो आम्ही हेला गेलोय मुंकेश्वरला ते गणपती हा एक नवसाचा एकवीस दिवस असतोय गणपती
अच्छा
तिकडं पण नवस बोललाय की होते पूर्ण सगळं तिथं म्हणजे कस नवस जर पूर्ण झाला तर मग तिथ फटाकडची माळ आणि पेढ वाटतात सहसा जास्त
अच्छा हा काय
हो छान आहे तिथं पण गणपती तेन वातावरण
हम्म हम्म
आम्ही लास्ट टाईम गेलेलो का ह्या गणपतीला जायचंय नवस फेडायला
हा काय
हा होय
आणि आम्ही एकेरीला त्या आमचं चालूच असं जाणं आमच्या गावातले कशे जातात ना पाई चाळत म्हणजे हा म्हणजे यात्रा असते तवा तीन दिवस आधी जातात आमच्या गावातली चालत जातात मुलं हा माझा भाऊ पण जातो बिना चपलेच तो पण बापरे हा जातात काही जण काही म्हणजे ज्यांच नवस पूर्ण होत ते पायऱ्या असं ढोपरं ढोप्यावर पण चालत जातात पूर्ण अख्खी पाय पूर्ण अख्ख्या ऐकरीच्या आईच्या पायऱ्या चढतात पूर्ण गाभाऱ्यापर्यंत बापरे
बकरर के ओढ हेेत
हा आणि त्या किती उंच पायर आहेत म्हणजे खूप वरते आहे ना डोनंगर
होय
कसे जातात काय माहिती पण ज्यांचं नवस असतना ते जातात त्यांच मग पूर्ण झाले असं ते फेडायला
ह हा हा तर पंढरपूरला पण वाऱ्या चालू झाल्यात
हा हा जातात ना वारकरी आणि ते आता मी आता एक घटना ऐक िकली म्हणजे तिथे जाता जाता ट्रक वाल्याने उडवलं नाही ते
म्हणजे त्यांचा स्ट्रकता वारेवाल्यांचा स्ट्रोक होता
अरे वापरे
म्हणजे कस तर दिंडी जाणार अस की त्या सईला वाहनाची म्हणजे रहदारी बंद करतात ना
अच्छा
ह मग त्यांचा एक ट्रक असते म्हणजे कोण कोण पण असं जाऊन बसतात ना ते वारकरीत ट्रक मध्ये जास्त वयस्कर लोक लहानपोर असतात त्या ट्रकमध्ये त्यांच्या बॅगा कप कपडे तेन
हा
हा म्हणजे त्या टकवालानच नाव धडक दिली ती
बापरे नाही तो ट्रक पण मला वाटतं जरा क्रॉस आला त्याच्यामुळे
हा ते त्या त्याच्या तीन
तेच तरी तो एक बघा ना म्हातर जो बा होता तो सगळ्यांना साईड कर म्हणजे बाजूला व्हा नंतर पाटनाई ट्रक आला तो आणि मग त्या जरा बलन्स मला वाटतडे झा त्यामुळे ते सगळ्यांना उडवलं बापरे काही जण ऑफ पण झाली
होय तीन जनऑफ झाला ती लेडीजच आहेत
हा ना बिचारी पण काही ठिकाणी वाट तर चला प पांडुरंगाने त्यांना बोलवून घेत पण पण ज्यांना ज्यांच गेलंय त्यांना पण समज म्हणजे त्यांना दुःख होत असेल की इकडे गेली आणि असं त्यांचा जीव गेल
ह् आणि कसं आता त्यांना जे ऑफ झालात ना त्यांच्या कुटुंबांना काय तर तिक हे त सहकार करणारगत
हा ते देतील पण ते कसं जीव नाही ना परत येऊ शकत आहे
हम्म
आजकाल कोणाचं काय होऊ शकत
काय हो असेल तर सांगतायल नाही हो
हा ना आम्ही इकडे गेलो ना मी बोलले ना औझरला हा तिकडे मी जात होती तर तिकडे प्रसाद घेतात खालून वरती नसते ना वरती म्हणजे दुकाना असतात खाळून घेतात आणि आणि ते जा्याम वरते ना डोंगरात त्या तिकडे एवढे माकर ना आयुष्यपत म्हणजे आपण चालतो चालत जातो ना वरती तर ती म्हणजे कड ्यावर बसलेलीच असतात आणि जर आपल्या हातात प्रसाद बघितली ना खेचता माझा घेतला होता बापरे मी एवढी घाबरली ना
हो
हा
हा हा जा हो आणि कस डोंगरामळाला जास्त माकडं असतात
हा खूप होती तर त्यांनी खेचला म्हटलं राहू दे आता त्यांनी घेतलाय तर पण ते आपल्याला भीती वाटते ना हा
मी इकडून करू काय झालंय त्यानी
हा हा हा हा